ह
हॅलो!
हॅलो हा येतोय आवाज.
होओ हो.
हा हा हम्म हम्म हा. कुठून बोलता तुम्ही.
मी नाशिक ऊन.
हा हा हा मी पण नाशिक ची चआहे हा. त आधी आपला फोन झाला का कामाठवाड्यामध्ये राहतात तुम्ही.
हो मी इकडे राते ना.
आा हा हा.
का नाही आपण आज सहज विषयी बोलूया.
हा काय म्हणता.
आता सध्या तर काय अधिक मासा महिना चालू आहे म्हटलं. जावय. मुलीला. धों ड्याचा वान.
अ नाही आहे पण माझ्या अजून छोट्या. एक. लास्ट इयरला आहे आणि बारावी ला आहे.
हम् हम् माझी पण लहानच आहे अजून माझी पण आता टेन्थला आहे. त्याच्यामुळे काही नाही अजून.
हा हा हा कुठल्या स्कूलला आहे.
गुरु गोविंद सिंगला.
हम्म हम् हम् हा असं हा मग गावात येऊन गेल रामाला वगैरे वनदेला.
नाही काही जमलं नाही अजून आमचं.
हा हा नाही आमचं मी पण नाही आमचं नेमकं. सासूबाई वारलेल्या होत्या चुलत. मग त्याच्यामुळे आजच तेरावा झाला. मग जायचंच राहून गेलं म्हटलं बघू आता. उद्या, परवा हम्म हम्. बाकी, काय मग नाशिकला येणं होतं की नाही इकड? गावात येणं होत असेल ना वरचेवर
हो होत ना. येतो कधीतरी काही काम वगैरे असलं तर, इकड पण असत चक्कर
आ हा काय म्हणता?
काही नाही अधिक मासाला म्हटलं. तुमच्या आनरसे वगेरे काय काय बनवता तुम्ही?
हा आनारसेच बनवून झाले. आणि आईकडे माझ माहेर ला अस गाव जवळ हाय. माई कडे पण जाऊन आला, हो तुमचं कुठलंय माहेर?
माझं इकडचच आहे नाशिक जिल्ह्यातलंच आहे, नाशिकलाच राहतो भाऊ वगैरे.
ओ का हा हा हा. नाही तुम्ही लासल गावा ऐकला असल. असल ना एवल्याच्या जवळ हम् आ आ. तिथे राहता आईवडील म जाऊन आलो. सुरत. तिलाच जाऊन आलो.. ह्म्म्म ह्म्म्म.. बाकी काय चाललं. मुलं वगैरे मंग ए.. हा हा.. हम्म हम्. बाकी काय नवीन काय रेसिपी बनवता?
रेसिपी चालू असत. एक एक म्हणजे आता आज मी आता हे बनवलं होत, नाचणी आणि मुगाचे ढोसे बनवले होते. तर हा मुगाची डाळ थोडा वेळ भिजत ठेवली होती. नंतर मग नाच नागली. च पीठ घेतलं. ते नागलीच पीठ अ. अ मुगाची दाळ. नागलीचं पीठ त्याच्यामध्ये- ते.. त्याच्यामध्ये मी. त्याच्यामध्ये मिरची लसूण वगैरे. ते.... हा..
हा ह डोशांसारखे केले असतील. हम्म हम् हा.. हा.. हा..
एक अ-दळून टाकलं. आणि पाणी टाकून ते- पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण दळून घेतलं. थोड चवीला मी-मीठ टाकलं. हा आणि मग छान थोडस रवा टाकायचा तर थोडा रवा पण टाकू शकतो आपण. मग ते छान मिक्स करून घेतलं सगळं मी. सर्व हा.. मग चिटकत नाही थोडंसं तेल लावून- किंवा तूप लावून. थोडसं मग असं डोस्यासारखं. नॉनस्टिकच्या तव्यावरच पसरवून घ्यायचं. तर आणि इतके छान झाले होते खूप सुंदर लागत होते म्हणजे पौष्टिक पण आहे आणि आपल्याला काही असलं खाण्यापेक्षा आपल्याला ष्पौष्टिक अस मस्त आणि आपल्याला त्याच्यापासून कॅल्शियम वगैरे ते पण मिळतात
हो ना
कत असत आणि मूग पण पचायला हलके असतात त्याच्या आपल्याला अ डायट साठी पण चांगले येते आपल्याला ते
हम् हम्म हम् चालेल ना मी उद्याच बनून बघेल नविन काहीतरी माहिती झालं का मग बरं पडत तर रोज नाश्त्याला काय बनवायच तो तोच प्रश्न असतो
हो नाश मी माझ संध्याकाळी तर असच असतं मुलांच माझी पोळी तर खायला नाहीच म्हणता मला मग त्याच्यापेक्षा मग असं काहीतरी बनवलं मग खात आवडी नाही किंवा मग त्याच्यामध्ये आपण भाजप पण ऍड करू शकतो काही पण अस
हा जे घरात असलं तर
पण टाकू शकतो गाजर वगैरे किसून टाकू शतो किंवा आपल्या कांदे वगैरे पण टाकू शकतो अस टोमॅटो ते पण टाकू शकत पण त्याच्याने शिमला मिरची असं मिक्स करून केलं तरी पण छान लागत ते
हो का ह
पण अशा सगळ्या डाळी वगैरे भिजत घालून मिक्स करून आणि त तसे जरी केले ना अ ते पण छान लागतात प्रोटीन वगैरे मिळ प तुमच्या
हा नाही आमचं सकाळी संध्याकाळी पातळ भाजीच लागते मग सका काही, नाश्त्याला होत असं काही! हम्म. मग टिफिनला भाजी. पोळी. असं छोटी मुलगी बारावीला आहे ना! इथे स्तंभवरच आहे क्लासला ती. मग टिफिन घेऊन जाते ती. हम् हम्.
माझी मुलगी दाहवीला आहे ना मग ती पण टिफिन घेऊन जाते सकाळी. सकाळी पन तिला भाजीपोळी आवडत नाही एवढं. म्हणजे ठराविकच भाज्या आवडतात तिला मग त्या कंटाळा येतो तिला भाज्या खायच मग अस. वेगवेगळं काहीतरी करून दिलं का मग बरोबर खाता. असं! नाही तर असं मग ते भाजीपाल. टाकून मिक्स करून देते असं.
हा कस तरी पोटात गेलं पाहिजे फक्त ह ह हम्म हम्म हम्म हम्म चला. बाकी काय चाललं फिरायला वगैरे जाता सुट्ट्यांन मध्ये?
हो गेलं होतं ना आम्ही आता काशी प्रयागराज तिकडे गेलेलो होतो आम्ही आता फिरायला. बरेच पाच स दिवस गेलेल होतो हो आता म्हणजे खूप गर्मी होती पण क हो खूप गर्मी होती या वर्षी खूपच उष्णता होती. तिकडं. पण ट्रेन वगैरे. ए सी च बुकिंग केलेली होती त्याच्यामुळे एवढ जाणवलं नाही पण खाली उतरल्यावर जास्त. हे वाटलं म्हणजे. खुप गरम व्हायचं खुप घाम निघायचं.
हम आणि कसं इतर वेळी जमत नही मुलांना सुट्ट्या असल्या का मग सुट्ट्यांमध्ये. त माणूस. हम्म हम्म आम्ही शक्यतोवर श्रावण मध्ये. तो. कसं त्यावेेळेला स्कूल सुरू होऊन गेलेत. आणि थोडीशी गर्दी. पण कमी होऊण गेली अस. ते. मुलीना नसत सु्ट्या पण मग हा सुट्ट्या काढतो मग. थोडं चार पाच दिवस पोरी दोघी मुली मला एक. लास्ट इयर ला एक बारावी ला हे हम्म.
हम्म.
असा. निघ्न होत कधी कधी. आता ते तिचं लास्ट इयर आहे कॉमर्स घेतलेलं होत तिने. अजा रिझल्ट नाही लागला हम्म हम्म हम्म. ह बाकी अजून काय चाललं? अ
बाकी काय नाही तुमच्याकडे एकोजागरी पौर्णिमा ह. माझे अजून दोन दोन तीन कॉल बाकी माझे दोन तीन कॉल बाकी हम्म तुमच्याकडे कोजागिरी पौर्णिमा वगैरे करता का?
नाही आमच्या बिल्डिंगमध्येध्ये नाही शक्यत गणपतीच करता फक्त कोजागिरी पौर्णिमा अजून तरी नाही केली. गणपती
ह आमच्या बिल्डिंग मध्ये करता कोजागिरी पौर्णिमा वगै वगैरे म्हणजे सगळे मिळून आम्ही खाली जा मस्तपैकी दूध मागवत सग मिळून नंतर मग आम्ही स्वयंपाक पण करतो सगळ्या बाया मिळून खाली सगळं असं गॅस वगैरे आणून सगळ ह गॅस वगैरे आणतो ना खा खाली घेऊन येतो आणि मग सगळ्यांनी मिळून सगळ कोणी का आज्या चि रुधत कोणी काही पुऱ्या करतं कोणी काय करत कोणी पदार्थ बनवत ह आणि मग खूप मजा येते आम्ही दूध पागवतो दूध आठवतो हा सगळे असं हसत खेळत मस्तपैकी जेवण वगैरे करून आणि सगळ्या अस दूध म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतो दूध पितो सगळे मिळून
म्हणजे सगळे एकत्र आलं छान वाटतं हम् हम्म असं आमच्या ते गणपतीत करता गणपतीत येतात सगळे एकत्र आणि नंतर नवरात्र कसं मुलांचे पेपर हम्म पुढे हम्म हम्म हम् त्याच्यामुळे मग गणपती नवरात्रात पण नाही करत तेव्हा कोणी येतं खाली कुणाचे पेपर चालू असतातना मुलांची त्याच्यामुळे मग गणपतीत करतो फक्त हम्म हम् हम्च् आणि नाशिकला मग अ काही घ्यायचं काय म्हणता
गणपतीत पण आमच्याकडे सगळे खाली कमता आरतीला वगैरे सगळे संध्याकाळी येतात सकाळी नाही राहत कोणी एवढं पण संध्याकाळी सगळे जमत आरतीला वगैरे अन प्रत्येकाकडे एक एक दिवस तिनलास्तो त्याच्याप्रमाणे ते प्रसाद वगैरे ते अ ता आणि शेवटच्या दिवशी जेवण वगैरे ते पण ठेवतो आम्ही सगळ मिळून सगळ मिळून बनवतो किंवा बाहेरून मागवतो असं खूप छान मजा येते तर नवरात्रमध्येध्ये पण तसच असतं आमचं म्हणजे क असे बरेचसे सण आम्ही एकत्र साजरे करतो असे
नाही ते दिवसच वेगळे असतात आणि कुठे जातात दहा दिवस कळतहि नाही हम्म हम्म आमची ते शेवटच्या दिवशी ठेवता जेवण वगैरे बाहेरून मागवता आणि दहा दिवस मग छोट्या मुलांचे खेळ वगैरे चालू असतात छोट्या मुलांचे न वाजले का तेव्हा चक्कर सुरू होता खाली खेळायला चलाच हम हम
अज तेेतच शिट्टी वाजवतात सगळी खाली आता शिट्टी शिट्टी ठेवली आता एक वाजवली सगळे खाली येत मग त्या टायमाला असे म्हणजे एक प्रत्येकाला सांगायला जाण्यापेक्षा शिट्टी शिट्टीचा आवाज आला कार तिला पण त ात शिट्टीचा आवाज आला का आरतीला खाली जायचं आठ वाजता बरोबर आरतीला आठ वाजता शिक शिटी वाजवली का सगळे एक खाली येता बरोबर
हम्म हम्म नाही ते चांगलं आहे मग आमची ते मग प्रत बोलवायला जाता अन बऱ्या जणांचे लहान बाळाचे आ आमचे त्या त्याच्यामुळे मग कसं मग सगळे येता करता हा साडेसात आठ पर्यंत होऊन जात मग हम् ह बाकी आता ह्या वर्षीय पण दाम आहे
हो हो झाले ना दहा मिनिट
बघितलं का तुम्ही मी नाही टाईम लावलेलाता
हा तिथे दाखवतो ना मग
हो का हा हा चालेल चालेल ठीक आहे या ना घरी गावात आल्यावर या म्हंटलं हम् हम् चालेल चालेल ठीक आहे हम्म बाय